ह
हॅलो!
अं म्हटलं तुला आवाजच रे नाही कधीचा.
येेतोय ना बोला.
म्हणजे हेच झाले ना सेलिब्रेट. झालील आहे तुम्हाला खूप खन येत आहे हो
कोणाला?
तुम्हाला खूप फोन येताय म्हणलं तुम्ही सेलिब्रेटीच झाले.
आम्ही व् आय पी झालो माणसं, आम्ही वी आय पी माणसं आहोत म्हणून आम्हाला फोन येतात.
हो दे
क का
तुला मेकअप करता येतं मेकअपच
हां थांबा थांबा
ह ब पु हा म्हणलं तुलाऽऽ मेकअप करता येतं.
तुमचा आवाजच नाही येउ राहिला मग
अरे का नाही येत, आवआवाज तर मला तर येतोय ना तुझा आवाज.
माझ्या मोबाईलचा आवाज कमी आहे. माझ्या मोबाईलचा आवाज कमी आहे म्हणून मला आवाज नाही येत आहे.
हा. तेच ना आवाज तसा मिस मॅच होतो.
हम्म. ऐकुण जा बर कसं आवाज येतंय. हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो साक्षी
हा बोला.
म्हटलं तुला मेकअप छान करता येत असं तुझी आई म्हणतं होती.
येत मला मेकअप.
सगळ येते. वॅक्स येते, मेकअप येते, सगळं येते.
हो का?
कधी
मला कोणचं शिकवलं नाही, मी स्वतःच येते.
स्वतः येत? हम्म.
चांगलं हाय मस्त.
थांबा दोन मिनिट, मला कोपऱ्यात जाऊन बोलते.
बर बर
हा बोला आता.
हा ना ते टी व्ही येणार आहे नाही का.
आ?
हो. टीव्ही टीव्हीमुळं ऐकायला येत नाही ना.
नाही. ते मोबाईलचा आवाजही लहान आहे, मोबाईलचा आवाजही लहान आहे. आणि टीव्हीचा आवाज, ते कुलरचा आवाज म्हणून आवाज नाहीे येत आहे.
आणि तु कुठे घरातच आहे का घराच्या बाहेर आहे. घरातच आहे ना?
हा. हा मी दुसऱ्या रूममध्ये जातो.
हॅलो. हॅलो हम्म. दुसऱ्या रूममध्ये म्हणजे पहिली, मधली आणि शेवटची किचन.
हा किचनमध्ये. हा.
काय जेवण केलं आता? हो सकाळच ते सकाळी एक्स्ट्रा बनवलेलं होत नाही का?
हम्म.
हम्म.
तुम्ही ट्रॅव्हल्सनं चालल्या?
हो ट्रॅव्हल्स जाते ना, मग आता काही इलाजच नाही आहे.
हा.
तुम्ही कशे येतात
कितीे वाजता निघत हाय
आता अकराला निघते इथून बारा वाजता मी इथे रजू होतो थोडा इकडं नेऊ देतो गाडी
अच्छा दीपमला हॅपी बर्थडे म्हणजा ओ माझ्याकडून
हे बाई तू येग बाई असं नाही बर साक्षी
तीसला हायना त्याचा बड्डे
हो
बरं पाय तो मी पप्पाला विचारून माझ्यासोबत यायला कोण नाही
हे पाय ह्यात बी लोन हाय बाई पण आता काय करताय आणि कि त्याला यायचंय मी तर बगते तुझे पप्पा हॅलो तुझे पप्पा तु निकिता येऊ शकता हो यान तुमच्या दोघीचे तर अध्या अर्धे तिकीट आहे किंवा ट्रेन नी जर आले तर सोपं पडतं
हू पाहायचं पप्पाला विचारून हा
काय नसते मी घरी मी काय घरी नसते कधी
काय तू पप्पा काय म्हणतात कारण की पप्पा येतच नाहीत पप्पाची ते दुकानदारी पडतेन म्हणून
हू पण म किती पडणार हाय तिस ला निघायचं फर्स्टच् बनून आणि एक दिवसानी यायचं जाऊन दोन दिवसाचा प्रश्न हाय
हां
पाहु प मी पायतो पप्पाले विचारून मि एकटी बी येऊ शकतो ट्रॅव्हल्स न
यू शकतीस तू ट्रॅव्हलसन काय ते भाडे थोडे हाय जास्त आहे बेटा पण आपण जर म्हंटलं की आम्हाला पाचशे साडेपाचशे तर शेवटी तुमच ऐकतात ते
हा दादाच्या मित्राच हाय ना करते कमी तो
म अस जर झालंत तो म्हणतो ग नाही येणार मी ऊसाचं टाकून देणार वार ऊस समजा जर नाही आलीत तोपर्यंत आडुळसा मूलवषक बी घेऊ शकतो
हू रोशन दादा काय माहिती येईल की नाही तो
हो मिळून रहा प्रत्येक व्यक्तींनी
हू
ती एकच पाहिजे दोन कुणाला पाहिजे ती तू दे ग हू हा मला छोटी एक बॉटल ठेवा तुम्ही ना यायचा प्रयत्न करायचा हा हॅलो
हॅलो थांब दोन मिनिटं.
हॅलो हो तेच म्हणलं कसं काय साडेपाच मिनिटचं झाली.
तुमचे किती कॉल झाले?
माझी आता अजून एक.
माझं असं बोलायच्या ना कॉलवर.
हम्म
याच्याबद्दल किती सुरू आहेत आता शिक्षणाबद्दल?
कोणाचं?
आ.
आईच काय सुरू आहं नेमक? ते पण सुरू आहं म्हणे म?
तो. काय डिको डिको थांबा विचारते मलाच माहीत नाय आभाव काय असते. हो दादा तू काय करत रे? ओ तू काय करत? अ तू काय करत? शिक्षण काय करूण राहिला बी फार्मसी. बी मा बी फार्मसीच करत तोय आ.
ते तर आहेच की कोण पाहते?
हो पण बात बनते.
ह्म
ह्म गर्मी लई होऊ राहिली.
हॅलो. तूम्ही रोज येता?
हम्म पाऊस पडला आता इथं आता पाऊस पडला आता धबाधप पाऊस पडला.
हम्म.
. हा हॅलो.
हॅलो.
सकाळचं उठते म्हटलं आई.
हाव सात सात साडेसहाला उठते.
तुमच्या काय मुलीच आहे का सगळ्या मुलीच आहे का सगळे? सगळ्या मुलीच आहे का?
अ एक बँकवाल पोरगा आहं आणं दोन पोरी आहेत आणि ए काजीे.
हो का हम्म हम्म. कधीच संदर्भ असायच्या.
हम्म.
आजीचा डब्बा छोटासचं असेल म्हटलं.
हो. ते मुलीे भेटासाठी लावल्यात की ते सांगतात दुसऱ्यांना, की असं असा डब्बा आहे म्हणून असं सांग. लाल डब्बा आहे.
तर होईल.
हम्म म्हणून तर लावला सध्याचा.
हम्म ते पाहिजेच.
हम्म त्या मुलींना अजून वाढतात ना डब्बे एक ते आजीचा डब्बा त्याच्यामुळेच आला.
हंम हो काय. हमं आजी त्या मुलींसोबत असेल.
आ.
आजी त्या मुलीसोबत असेल.
हंम.
हा.
झाली की तयारी निघायची.
हो झालीना, दादाग गाडी काढतोय.
गाडीने चालले.
म आता राज दादा मेकरपर्यंत मग वापस येईल. मामा आणि राज दादा रात्रीपाय दोन वाजतील त्यांना घरी यायला.
हो.
काही नाही आमच्या सोबत भाडेकरू कमी आहेत. साडी नवीन नाही घेतल्या, आहे त्याच घेतल्या बाई काय करती नवीन घेऊन. .
मला वाटलं नवीन घेतलीस.
नाही नवीन नाही घेतली.
दीपमचा बर्थडे लय मोठा करायचा कि
अहो लय मोठा बड्डे, आता तो बड्डे ऑटोमॅटिकचं होतो. हा कारण गावचं मोठ आहेन ते. आणि कॉन्टॅक्ट भरपूर आहे. आणि काही मुलं कोणते कार्यक्रम करेल नाही. तर मग ते येतील, बोलवलं नागरीचे तिकडचे. पुण्याचे त्यांचा इथं काय कोळ्याच काय आमच्या इथं काय गाडीचं भरलीया. हा मला वाटत होत की, तुम्ही हिकडं गेले भेटलो. सगळं भरून जातं, हंम जातं मंदिरात
मोठे बाबा वगैरे नाही येणार आहेत का, दिनू बाबा.
दिनू बाबा हॊ म्हणलेले तुम्हाला, तू जर आलीना साक्षी इकडं नांदवायला तुला सगळ
हंम. नाही कुठचं
इकडचं काय एकशे चाळीस रुपये तिकीट आहे इकडून, कुठ.
हंम.
जाऊदे
उन्हाळ्यात मग कुठेच नाही गेली.
तूला काय झालं?
फक्त मी
अ ये तू बी आमच्या इथं, आमचं घर आवडत नाही तुम्हाला. आमच घर, काही नसतं असं. येत नाही तुम्ही आमच्या घरी, तुम्हाला आवडत नाही आमचं घर.
आवडते ना ओ, येते ना आता इथ जाच ना
खरंच तू येईल ना.
हम्म.
तू कधी राय लीला गेली होतीस, हो झाले का टायमिंग.
हो. थांबा आई, आपोआपच कॉल कट होतोय तुम्ही नका करू.
हां, येत जा माझ्याकडे.
काय?
माझ्याकडे येत जा, साक्षी तुमच्या ते नाते वाईकात कोणी कमी हाईटची मुलगी आहे का?
हम्म.
कमी हाईटची मुलगी आहे का तुमच्या नातेवाईकात?
काय म्हणला?
कमी हाईट, हाईट कमी
हां, हाईट कमी हाईट का
हा हा.
काय कमी हाईटवालं कोणीच नाहीये, तरी मम्मी मम्मी बघते ना.
हा हा अच्छा. मध्ये असू शकतं, तुला कोणी